हॅलो. ए बकुळा बकु
हॅलो ऐकू येतंय का? काय कराले
काय नाही बसते बुआ चाहते पेऊन आता अड पडलेलं.
बर
तू काही जणांनी झालं का हते सगळं.
हो झालं माझं पण मी पण काय नाही बसली.
यह बी पीते का?
हो झालंय.
हम्म. अजून काय मग पाऊस काय? पाऊस काय नाही तेवढंच दुपारनं एक दोन तीन मिनिट पडून गेले त्या नंत तर मग काहीच नाही.
बरं.
ह तुमच्या इकडें हाय का?
आमच्याकडं पण नाही काल झालेलं पाऊस. हम्
आजून काय विशेष माग?
काय नाही निवांत. अजून काय मग?
काय नाही बोल तुमचं.
काय नाही सल जेवणाच काय स्पेशल काय बनवायचं.
जेवणाच काय मम्मी बनवते ते.
होय.
हम्म आमटी भाजी वगैरे चपाती. बाळ पण झोपलं माझं.
होय.
हम्म.
आणखी काय विशेष मग?
काय नाही सांगा तुम्हीच सांगतुच काही तरी. हम्म.
काय?
अगं तूच काय तर बोल म्हंटलं.
मी का हम्म ब
हम्म.
शिक्षण वगैरे तुझं किती झालंय.
माझं बारावी झालीय फक्त परवत नंतर ना कोरा नाही कोरोना होता ना, मग म्हणून नाही. गाबडान पण होत परत लग्न झालं मग.
हम्म तुझे मस्टर काय करतात मग.
त्यांनी पण हाय ते कामाला.
ह प्रॉपर कुटं राहताय तुम्ही.
सोलापूर.
आणि तु मी राहायला कुठे आता सध्या?
ते सगळं म्हणजे सांगायचं नाही ना तस. पर्सनल गोष्टी नाही काढायचं. प्रॉपर कुठं आहे म्हणजे असं विचारायचं नाही आणि सांगायचं पण नाही आणि विषय काढायच पण नाही ते.
बोलते तसं मी टास्क वरती बोलले ना आज त्यांनी सगळेजण बोललेत माझ्याशी. ते विचारलं तर.
नाही आता प्रॉपर म्हणताना आता बघा आपलं ते सोलापूर जिल्हा आहे मग हे तेवढं सांगायचं आपलं गाव कुठलं हे कुठलं ते सगळ्या गोष्टी तसं नाही काढायचं. हम् कोणी जरी विचारलं तरी पण ते विषय काढायचं नाही आपण सांगायचं पण नाही. कारण त्यांनी म्हटलेत पहिलाच काढायचं नाही म्हण तसं पर्सनल गोष्टी कुठलाच म्हणजे सांगायचं पण नाही त्यांना.
काय नाही निवांत.
हम् हम्.
हम्म. तुमचं झालं का स्वयंपाक ते बनून काय नाही अजून मग. टस्क माझं.
हा किती झालेय म्हणल.
टस्क का कॉल हे. अजून आहे ते माझी बाकी आता, अजून आहे ते माझे. आता दोन सात हम्म. मी लेट उशिरा म्हणजे लेट चालू केले ना कॉल करायचं म्हणून.
हम्म.
उशीर झालं हम्.
काय नाही निवा
हम्म.
हम्.
ह् ते हे मी गळ्यातलं वगैरे, नाही मी गळ्यात वगैरे गळ्यातलं वगैरे तसलं पॅनडेल्स वगैरे नसतात का.
होय असतात की.
हा मी तसं म्हणजे बनवते तुला हवं असेल तर सांग मी बनवून देते.
हो हो नक्की सांगल, कसल्या कुठल्या प्रकारचे सगळ्या प्रकारच्या बनवताय का?
हो हो तुम्हाला कसे हवे तसे, हो हो. हो हो तेच ना, म्हणजे तुम्हाला कुठ कठलं हवा आहे असं ते चांंद्रचं वगैरे आहेत ना नवीन नवीन आता परत.
हम्म.
स असं नवीन बनवून देतोय, सेट. म्हणजे लग्नासाठी वगैरे हवे असेल तर सांग मग बनवून देते मी, हम्म. वगैरे पाठवते पाहिजे असेल तर मग तेव्हा सांग मग.
हो हो नक्की सांगते फोटो पाठवा मला नंतर न.
हम्म.
मग गळ्यातलं वगैरे बनवत आहे का दुसरं म्हणजे असं.
हो बनवते असं मंगळसूत्रच नसते का ते पॅन्डल्स वगैरे ते बनवते. परत अजून चौकर वगैरे चंद्रच. मोतीच हार. असे सगळ्या प्रकारचे बनवते.
हम हम,
आणि कानातलं. स्टोनच, अ ते बनवते अजून,
कितीला, एक सर्ट विकला?
ते मंगळसूत्रच आहे ना, ते अ ते साडेतीनशे ला. ब्रेसलेट वगैरे बनवते, मी परत
हम्म,
हम,
ब्रेसलेट कितीला एक,
ब्रेसलेट वीस नाही, तर तीस अस जमून द्यायचं काय.
हम,
हम्म,
किती टास्क पूर्ण झाले, तुमच्या आतापर्यंत?
आता दोन झाले, दोन झाले!
दोन का!
हा,
बर,
हम्, तुला पहिले आले ना हे टास्क, काय?
हो पहिला आलाय टास्क मला.
हम्,
मी पण परवाच ऍड झाले,
होय,
हम,
हम्म, हम् चांगलं हो तेवढंच, काय घरी बसल्या ठिकाणी. काय, काम नधंदा आम्हाला तेवढंच करत, बसायचं मग काय चांगलं आहे तेवढंच.
हम हम, चांगलंय मी पण तेव्हा, जॉईन झाले नाही नाहीतर मी, पण तंवच झाले असत तर, माझं पण आतापर्यंत दोन, तीन टास्क झाले असते.
हम्म, काही नाही, आता हळूहळू खेळायचं, हळूहळू देतात त्यांनी टाक काय कर पण होऊ दे.
होय,
स्वयंपाक बनवली, का नाही अजून?
बनवायच आता.
हम चहा तेन पिते,
हो पेले तुम्ही पेला का,
हम्म, हो झालय माझं पण.
हम,
बसले काय नाही, निवाता तर काय, मस्त झोपायचं, बसायचं, घोटायचं हेच एवढंच आहे माझं.
होय,
हम, असं झोपून पण राहिल्यावर काही, टाइम जात नाही काही नाही.
हो तसच तस,
फिरत राहिलेय की जरा, आत बाहेर केलं र जरा बरं वाटत असं टाइम पण जातोय. झोपून झोपून, राहिल्यावर काय?
हम्म,
आत जात म्हटलं की पण टाइम जात नाही.
जात नाही, जात नाही.
हम्म,
आमच्याकडे, पण तसच.
आह,
आमच्याकडे पण तसच मोठ्या सिटीत राहिलेल्यांना छोट्या सिटीत राहिला नको वाटतंय छोट्या सिटीत राहिलेल्यांना मोठ्या सिटीत राहयला नको वाटतय ते सगळं वे वातावरण वेगवेगळ चेंजेस असत -
हम् तेच की
हम् मोठ्या सीटीत पुणे मुंबई तिकड जर राहिल तर तिकडचं वातावरण वेगळंच असतंय आणि इकडे आपलं सोलापूर म्हणलं तर इकडच वातावरण वेगळं
हो आपण जिथं राहतो आपल्याला तिथं बरं वाटत ना सगळ्या गोष्टी
हम्म
हम् आता जे सिटीत राहते त्यांना असं वाटतेय म्हणजे त्यांना सिटीत बरं वाटते त्यांच्या तिथं आता जे म्हणजे असं ग्रामीण भागात राह त्यात त्यांना असं हेच बरं असं असतय
हो
त्यांना टाइम पण जात नाही म्हणजे ग्रामीण भागातले जर येऊन सिटीत राहिल्याचं म्हणजे कसं आतच बसावं लागतं तिथं
शेवटच्या सिटीत हो जात नाही जात नाही
खेडगावातलं कधी खेड्यागात पण टाइम लवकर जाते कारण बाहेर आत करा शेत घर हे असते सगळं बरं वाटतेय इकडे पण
तरी पण ते कसं सिटीत चार भिंतीच्या आत असतय म्हणून काय वाटत नाही बाहेरचं काय तेवढं कळुनच येत नाही खेडेगात कसं ऊन वारा पाऊस - सगळं सगळं काय म्हणजे बघताय ते सगळं काय असते म्हणून दिवस लवकर जात नाही असं सा वाजत नाही प्रकाश पडते मग
हो
ह् तिथं पुण्या मुंबईत मोठ्या सिटीत कस प्र म्हणजे किती काही म्हणजे लवकर म्हणजे जरी उठलो उशीरा जरी उठलो तरी पण नाही अजून टाम झाल नाही असं वाटतंय
नाही ते झालं त्याच नाही पण दिवसभर बसण हे ते
होय
हम्म अजून काय मग
काय नाई निवांत
हम्म कोटं फिरायला वगैरे गेल ता का नाही मग
गेलतो की तू कुठ गेलती बाहेर
आम्ही माझी बहीण ती तवा ह्याला गेलतो देहू अळंदीला पुण्यात फिरायल पुण्याला गेलतो फिरायला
सगळं आता बंद आहे सध्या
हा बंद आहे वाटत कायतर पाऊस झालाय ना हा मी पण काय न्यूज बघितली
हम्
हम्म चालते ठेवू का मग परत करू.
हो हो ठेवतो.